हॅलो हा बोल ना हो हो! श्रीखंडाच्या वड्या खाल्यात का ग तु?
नाही बर बाई.
अरे आपल्याला भेटत नव्हतं का शाळेच्या बाहेर श्रीखंडाच्या वड्या म्हणजे ते पेंट ऑरेंज कलरच मिळत होतं बघ ते आठ अन्याला चार देत होते नंतर नंतर एक रुपयाला चार झाले होते. ते पण पहिले पहिले आठ आन्याला चार द्यायचे ते न्हाय का तोंडात टाकल्या टाकल्या विरघळत होत ते
आणि मला हे पण आठवतं असं बघ कोटिंगवाली रेड कलरची गोळी येते बघ. ती तोंडात टाकल्यानंतर पूर्ण रेड कलरचं तोंड व्हायचं आणि ती गोळी काढल्यानंतर व्हाईट ती व्हाईट होऊन जायची पण मध्ये ना पण पूर्ण लाल होऊन जायचं तोंड मध्ये अशी गोळी येती ती आणि आसमतरा असमतराच्या हा हा!
पान ते त्याचा कवर होता तो लाल आणि ग्रीन कलरच त्याच ते हे हो त आणि गोपी मलाई चॉकलेट खाल्लय का कधी? आता गोपी मलाई चॉकलेट आहे. पण पहिल्यासारखं नाही राहिलं आता ते नाही ते आतमध्ये त्याच्या काय तरी असं ना आपला खवा असायचा ना तस ते बाहेर येत होतं ब आतलं तसं आता नाही राहिलं तसं नाहीच आता
अगं तुला ही आठवत का दोन दोन दोन इंचाची खोबरागोळी यायची बघ लांब चपटी दोन इंचाची पूर्ण अशी दोन इंचाची मोठी गोळी यायची खोबऱ्यातन
लेमनची का?
आ!
हो ती तर किती खाल्लीय भरपूर.
तेच ना!
आम्ही तर खरं सांगू का शाळेतून घरी जाताना काही काही जणांना म्हणजे नाही का पैसे पण मिळायचे नाही कारण बऱ्याच आमच्या शाळेत ल्या अं म्हणजे माझ्या मैत्रिणीची वगैरे परिस्थिती तशी नव्हती जास्त पण आम्ही काय कर त होतो माहित आहे का, प्रत्येक जणांना शाळा सुटल्यावर तुझ्याकडे आहेत का पैसे असं करून आम्ही ना, असे आठ ठने आणि एक रूपये अशी जमवुन आहे ना
हम्म!
शाळेतून घरी जाता जाता चालत जातात ओ घरी, रोज शाळेतन चालत घरी जायचं, चालतच शाळेला यायचं, मग सगळे असे मिळून येत होते शाळेला. कारण एकाच घर अस, एकक जस जस लागेल तसं घरी जायची ते आणि येस येताना पण असंच, आमच ठरलेलं असायच, की या टायमिंगला आम्ही निघणार हे तुम्ही लगेच बाहेर पडा, हम्म.
तसंच आहे गं!
हो पाय पाय जातात किती लांब लांब चालत जातात आणि आमची पण शाळा अशी लांबच
घरापासून निेघालं ते घरातून चल ग टाइम झालाय, निघ पटकन बाहेर. चल गं टाईम झालाय निघ पटकन बाहेर.
आम्ही मैत्रिणी तर कधी कधी काय करायचो आमच्या दोघी तिघींचे घर जर जवळ असेल ना तर एक कीच्या घरी येणार सगळे. आणि तिथून आम्ही जात होतो शाळेला, मग माझ्या घरी समजा आता माझी मैत्रिणी आली ना, तर ते माझ्या घरी येऊन पण आवरत होत्या, आणि तुला हे माहित ते का आपलं, श्रावणी आता श्रावणी शुक्रवार, श्रावणी सोमवार, आपल्या शाळेमध्ये पण पूजा असायची. तर आम्ही मुलींना, आता आमच्या वर्गाची जर पूजा असेल ना,
हम्म हम्म
तर आम्ही प्रसाद, म्हनजे आता मी मॉनिटर होते, तर मी माझ्या वर्गातल्या सगळ्यांना सांगायचं की आपण काय करायचंय, मग काही जणांना वाटून द्यायचं. फुलं आणा काही जणांनी, म्हणजे आपलंच असतं ना त्या पूजेला सगळं, आपल्या वर्गाचं. तर काही जणांना प्रसाद कुणाला काय काय जमेल त्यांनी ते आणा, काही जणांनी उदबत्ती आणा, काही जणांनी फुलं आणा. आणि सगळ्या मुली आम्ही त्या दिवशीचं साड्या नेसणार.
का तर आपल्या वर्गाची पूजा आहे. आणि आमचा वर्ग पूर्ण आम्ही त्या दिवशी सजवणार.
सजवणार.
कशा कशाने आणि काय काही जण काय पन आणायचे, म्हणजे पताके वगैरे पण ला लावायचे, असुदे किंवा सजावटी अजून काय सामान असेल ना, ते घेऊन यायचे. आम्ही पूर्ण वर्ग सजवायचो, आणि स्व स्वतः पण छान नटायचो त्यावेेळेला. की साड्या वगैरे नेसणार, सगळं.
आमच्या वर्गात फोटो नव्हता, सातवीला असताना, देवाचा फोटोच नव्हता, आम्हाला दत्ताचा फोटो घ्यायचा होता, गुरुवारच्या दिवशी आम्ही सगळ्या वर्गाने दोन-दोन, तीन-तीन रुपये जमा करून तो फोटो तयार केला होता नै हो बनवला होता, मागवून घेतला होता बनवून मग दी सगळं स्टँड वगैरे घेऊन तो.
आपल्या वर्ग शिक्षकांना आपण अशा, भेट पण द्यायचो ना. कि अ आमच्याकडून सर तुम्हाला हे, कारण दरवर्षी आमचे पण शिक्षक बदलायचे मला आठवतंय पहिली ते चौथी आम्हाला एकच मॅडम होत्या. पण जस पाचवीला आलो ना, तस पाचवी ते दहावी आम्हाला प्रत्येक वर्षी वेगवेगळे क्लास टिचर होते हो म्हणजे एकच सर नव्हते हा आणि काय काय आता काय काय शिक्षक खूपच असे कडक शिस्तीचे असायचे ना तेव्हा वर्ग आपोआप गप्प बसायचा. आणि काय काय शिक्षकांच्या वेळेला मागून अशी की मुलं इतके असे म्हणजे आगाऊ होते ना की, आवाज काढणार आणि खाली बेंचच्या खाली वाक कुन म्हणजे अस खाली तोंड करून बसणार.
म्हणजे सरांना असं वाटायचं. त्यांनाच वाटायचं म्हणजे आपल्यालाच असं वाटायचं की, आपल्याला कोणी ओळखत नाही. पण आवाज तरी आपल्या शिक्षकांना माहिती असायचेच ना.
विचार करा आपण जर कधी शिक्षकांना भेटलो. जर शिक्षकांना आपण नजरेने ओळखलं गेलो तर ठीक. नाही तर आपण म्हणायचो हे शिक- -क्षक आपल्याला ओळखत्यात. ते कसे ओ ओळखू शकता ग? ते किती बॅचेस काढतात वर्गातून. किती पोरं जातात. आपल्याला शिक्षक ओळखीचा राहतो. कारण आपल्या नजरेला एकच दिसतो ना?
हम्म. अगं पण तुला माहित आहे का? आमचे शिक्षक- अजून सुद्धा, म्हणजे आपण आता शाळेमधले, अजून- सुद्धा कुठेही थांब तुला ओळखतील. असेयेत. आधीचे शिक्षक- तसे आहेत. अजून ओळखतात. स्वतःहून बोलत- -तील की माझा विद्यार्थी होता. असं सांगतात अग! अक्षरशः.
सांगतात. सांगतात. आता बॅक बेंचर राहतो बघ. तो कधीतरी येत- -तो. कधी त नाही येत. पण त्याच्या दृष्टीने जर पाहिलं ना? तो शिक्षकांना हा- शिक्षक होता बर का. कदाचित शिक्षकाना - कधी कधी ओळखला जात नाही. म्हणजे त्याच्या नजरेला एवढे विद्यार्थी - -दिसतात. एका वर्गात कमीत कमी आपण चाळीस पंचेचाळीस विद्यार्थी राहायचो.
अगं बाई! आमच्या- तर वर्गात साठ साठ पासष्ट. कधी कधी ऐंशी ऐंशी पण पट होता. एवढे मोठे मोठे वर्ग - होते. आणि एक- कसं मी म्हणलं ना? तुकड्या कमी होत्या ना त्यामुळे विद्यार्थी जास्त होत त्यावेेळेला.
तू हाच विचार कर ना. आत्ता अ आत्तापर्यंत कधी मराठी- - शाळांना ऍड करायची गरज पडलीए का? ही ही शाळा आहे. या या शाळेमध्ये ऍडमिशन घ्या. अशी ॲड - या वर्षी तर मी लिटरली ॲड पाहिली ॲड. आमच्या शाळे- -ची. न्यू इंग्लिश स्कूल इथे ऍडमिशन घ्या. अस ॲड पाहिली मी चक्क.
आमच्या शाळेच. तुला खरं सांगू का? आमची शाळा ना अशी- अ. आमच्या एरिया मधले काही ठिकाण एरिया पण असे ना गरीब हो - -त म्हणजे झोपडपट्टी वगैरे- तर त्याही मुलांना आपल्या शाळेत शिकता यावं. आज- खरं सांगू? ती झोपडपट्टीतली मुलं आज इतक्या चांगल्या चांगल्या पदांवर आहेत. आणि- ती मुलं आहेत ना? आमच्या शाळेतन होऊन गेलेली- ती अजूनही शाळेमध्ये येतात. आणि- या विद्यार्थ्यांना मदत करतात. वह्या वाटप करतील. म तू जसं म्हणलीस तसं कपडे वाटप करतील. ते अजूनही आमचे- विद्यार्थी करतात. शाळेसाठी. माहितीय का? इतकं म्हणजे-
बंद होत- चाललय. कारण कसं झालेलं आहे शिक्षकांना ए ना म्हणजे आता- ज्या जवळपासच्या हिंदी इंग्लिश, इंग्लिश मिडियम- टाकायचा प्रयत्न करतात आई वडील. खेड्यात सुद्धा तीच परिस्थिती झालेलीय. आजूबाजू-
सगळ्यांना असं वाटतय. आणि आताच्या- म्हणजे पालकांना पण असू दे. नाही तर आता या पिढीलाच असं वाटतंय- इंग्लिश मिडीयम म्हणजे शिकला म्हणजे शाळा शिक- -ला मुलगा. तुला माहितीए माझा नवरा काय बोलतो? की याला ना मी सेमी इंग्लिशला घालिन एक वेळेला. पण इंग्लिश - मिडीयमला नको म्हणतायेत आणि. त्याला असं वाटतंय की आपली मराठी भाषा, शिवाजी महाराजांबद्दल वगैरे त्याला- सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे.
पाहिजे.
त्याला कळलं पाहिजे, असं त्याचं मत आहे. तर मी बघितलं विचारते इथं बऱ्याच जणांच त्याचं असं म्हणणं आहे की सेम इंग्लिश वगैर आधी सारखं राहिला नाही हाय, आता इंगलिश मिडियमच्या शाळांशिवाय पर्यायच नाहीये.
नाही मी सुद्धा यांना सांगितलं होतं. किंवा आता झाला हिचा बेस पक्का झाला इंग्लिश मिडियमचा आपण फर्स्ट पासून सेम इंग्लिश ते नाही ऐक, कसं माझी भाची पण जाते ना सेम इंग्लिशला. म्हणून मग इंग्लिश मिडियमला माझी भाजी पण जाते ना मग ते कसं नाही दोघं बरोबरच असते दोन-दोन तीन-तीन महिन्याच अंतर. आता ती एकटी अफोर्ड करू शकता आ त्यांना त्या आध्यापक हे, त्यांची मिस्टर चांगलं घेतात म्हणून त्यां ते फोटो आपण नाही करू शकत ना.
आताच्या घडीला एकच बस, असं झालं. अ माझ्या मैत्रणींचा जो आमचा ग्रुप परत आम्ही शाळेतला मा नी भेटल त्यांचा ग्रुप झालाय ते लोक पण तेच बोलतात. एकच बस बाबा, खर्च झेपत नाही येत आम्हाला. म्हणजे बघ. आणि आधी, आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये बघितलं असशील. एका घरात जवळजवळ बारा-बारा पोर होती.
आग तोच विषय सांगते, तू एक बस म्हणते बरोबर, मी पण म मला पण वाटायच, पण मग आपल्या नंतर आपल्या पोरांचं काय करायचं, त्यांना ना मा मामाना
अगं मग तेच तर म्हणते नातेवाईकच राहणार नाहीयेत लहान मुलांना तर बघ पुढच्या पिढीपासून तू
तू तुझा विचार कर बरा आता बघ तुला जर गौरी नसली राहील, गौरी नसती राहील.
मला खूपच, एकटी पडली असते मी.
एक
तो आहे. आणि आता, तुला का, आता म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला कधी. नागवाईकांची खरं सांगू का गरज लागते, आता आपण बघतो मोठे झाल्यापासून कळतय. ज्या वेळेला तुला दवाखान्याची इमर्जन्सी असते किंवा तुला काहीतरी तुला दु खाल, तुला त्या वेळेला माणसची गरज लाग ते तेव्हा वाटत. अरे आपले नातेवाईकच आपल्यासोबत जास्त नाहीयेत. किंवा म्हणजे आता मी कोणाला सांगू
रक्ताचं नातं तरी पाहिजेच, जवळ पाहिजेच, रक्ताचं नातं तरी पाहिजेच. तू हा तरी विचार कर ना, जर सपोज सपोज, गौरी नसती राहिली तर आता पप्पांची काळजी कोण घेतली असते.
मग मी तेच म्हणते ना, की बऱ्याच गोष्टी आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. बहीण भावांवर आहोत. आणि आई वडिलांच्या नंतरही आपण एकटे पडल तर कोण बघणार आहे ग, आपल्याला तरी.
कोणीच नसत कोणाचं, म्हणून भाऊ-भाऊ बहिणी पाहिजेच एकमेक नाच एकावर नाही. पुढच्या दृष्टीने तर नक्कीच पाहिजे.
मग तेच करणं, आपण पण महागाई पण आहे ग, कोणाला काय बोलणार सांग.
चालेल चल करू कटिन्यू आपण कर कर.
हूं हूं करते.